हॅलो
हॅलो हॅलो हां बोलां नां कायं चाललं कांहीं नाहीं ओ बसली आहे नुंसती
हो कां मी पणं आतां कांहीं नाहीं मं हेंच आवरती थोडंसं कामं वगैरें आणि तेचं आतां पियुष गेल्यायं नां ट्युशनं लां आतां येईलं तो आंठ आंठ वाजंतील त्यांला यांयला आंज त्यांला उशीर झांला नां हां त्यांच्यामुळे मंग बसले आणि हे पणं गेले
हो कां
हम्मं हम्मं हां नां आतां ते अअअ म्हंटलं तं डीवं कांहीं नाहीं बाबां टीव्ही वगैरें बघतं असते नाहीं तरं ते म्हटलं ड्रेस शिवावां तरं कायं अ लाईट नाहीं कांहीं नाहीं मंग चुपचांप बसले हां हम्मं बाहेर पणं जायं जायचं होतं मलां पणं कांहीं आतां जमलंच नाहीं हमं हां
जाऊंन याचं फिरूंन यांयचं थोडंसं गांवाला जायचं जायचं चाललं हे कांहीं गांवाला नेतं नाहीं आपल्यांला
नाही- नाही हे म्हणले काही जायचं नाही. आण तुझ्यामुळे त्याला सुट्ट्या होत्या तू घरातच बसताय, तू पण जाऊ नको अण त्याला पण पाळ घेऊन जाऊन तो म्हण मला जाऊ देत नाही तो म्हणत. तू नाहीका माझ्या बरोबर अ मला घेऊन चल म्हणे तुनई जायचं. च म्हणतो शाहाणा आय म्हंनलं तू राहा पप्पा बरोबर मी जाते. तर नाही म्हणतो मला घेऊनच चल मी कुठे जातो का असं भांडायला लागला ना म्हणून ते म्हणे काही जायचं. च नाही बस घरात हम्.
हे आमच्या इकडे बी सगळेजण, काही नाही हे आमच्या इकडे चालले होते खाटू श्यामला
इकडचं का आपलं ह्याच पिसा दे.
हा ना खाट हा खाटू श्यामला जाणार होतो.
केलेलं आहे म्हणतात आता रस्ता केलाय बीडप बायपास र रोड चांगला झालेलं आहे. आणि गार्डन पण केलेले हम्म.
तर मग सगळेजने म्हणे, आपण रविवारी जाऊ.
स्विमिंग ते हे केलेले नाही का ते मेळ्यामध्ये नसते. ते का आपलं ते पाण्याच वॉटर पार्क वगैरे काय- काय- काय- काय केलेलं आहे तिथे आता हम्म तुम्ही सगळे.
तेच म्हणे जाईल. नाही- नाही हो सगळेजण अजून ठरवायचंय मग म्हणे रविवारच्या दिवशी काढू म्हणे अगर पाणी आलं.
तर मग नाही जायचं पाणीच ब सगळं जण हे करून मग बघू म्हणे आपण
हो का?
हम् तेवढं दर्शन होईल म्हने मुलांनाही फिरून आणण होते. हा! फिरून येणं होतं म्हटलं- म्हटलं मी जाऊन पाहून आलेली म्हंटलं. दर्शन घेऊन आले, छान आहे म्हटले, जाऊन येऊ म्हटले. परत एकदा फिरणं होतं म्हटलं तेवढं. बघणं होतं परत नाही नाही. हे बायका- बायकाच आमच्या
तुमच्या इथे का आमच्या इथे चा खूप चालल्या आहेत बायका हम् गल्लीमध्ये ग गाड्या भरभर जाऊनी आलीत. ते एकादशीला जातात आजून कधी अ हे असतं ना आपलं उद्याचीच आहे का?
उद्याची, नाही गुरुवारी आहे मला असं वाटत गुरुवारी आहे.
हा, ते प्रदोषच्या दिवशी बी जात्यात, एकादशीला जात्यात कोणी काय? पौर्णिमेला जातात त्यांच्या मनातली तेव्हा जात
बाई मी आजून ठरवते म्हटल मग सांगते.
हा जायचं मग त्यांच्याबरोबर
हा ना बघून म्हटलं आता टाइम बी हा. द मठ नाहीई हो. एवढ्या जणी म्हटल्या तर दोन रिक्षानी जमणार मोटर व्हॅनच
नाही ना मग जास्त पैसे घेतील ते हम्.
पण मोठी मिनी बस केली ना तर मग परवडत असं छोट्या छोट्या गाड्यांमध्ये माग पुढ माग पुढं होत म्हट छोटीशी एक मोठी ी गाडी ठरवा आणि मग जाऊ म्हटलं.
हम्म हम्म हम्.
ते आता इथून म्हटलं तरी जवण ना लांबी ना पाण्या पावस
खूप नाही नाही खूप लांब येत.
म असं दिसत आपण म्हणतो पण आतमध्ये किती येते.
मंग जवळ आहे का ते बरच लांबे. आणि आता रस्ता झालेला आहे पण तिथे आता
हो ना.
मण बायपासचा रोड झालाही म्हणतात लोक खूप जाऊन राहि ना रोड लवकर जातो म्हणजे एवढा काय वेळ लागत नाही म्हणत. जायचं मग हम्म.
तेच म्हणलं आता जाऊन येऊ म्हटलं तेवढंच देव असतं. असं तर अधिक महिन्यात काही नाही झाल तर म्हणलं आता जाऊन
हा ना हेला. पण नाही तर हे पण छान आहे न ते तर तर तिकडच. बळशीच्या पुढं ते अ ह्याचं आहे ना ते हम्म माऊंट आबू सारखं छान येते डोंगरावर पण शांतता तीथ खूप भारी आहे. पली अ सरळ सरळ जायचं ती सुंदरवाडीिक काही म्हणतात त्याला आम्ही ते आमच्या बायकांची गेलती ना ट्र्रीप तेव्हा गेलतो.
हो का?
ह. तिकड खाली वरते असं उंच हे केलेलं आहे. त्यांनी देणे का असं मेडिटेशनच हॉल आहे. आणि हे करायचं. अ योगा विगा आणि काय काय काय काय आहे ते मेड स्टेशने माउंट आबूवाल्याच श तिथ आहे सेंटर उघड. मुलांना पण तिथे घेतात ना ते लोक. पैसे भरायचे आणि लहान मुलांना ते अ काही त्या तीन दिवसाच कॅम्प असतं काय असतं तिथे येत असतं. जे मुलं ऐकत नाही काही नाही ना. त्यांचं मन शांत कसं राहायचं काय राहायचं ते त्याच्यात ते प्रशिक्ष शिक्षण देतात तिथे असत ते नोंदणी करावी लागते मंदिर नाहीय सेंटर ते माऊंट आबूवाल्याचं ओम शांतीचं.
हो का मला वाटलं कृष्ण न तर राधेकृष्णाच काय तिथे बी हे करताना
कृष्णा विष्णाच नाही असं मोठं असं. उंच असं बांधलेलं येते असं. काय म्हणतात पॉईंट सारखं आहे बंगल्या टाईप एक खाली ते मेडिटेशनचे वर पण आहे मेडिटेशनचं आणि हिल स्टेशन सारखं हाय असं. छान वाटतं. बाजूचे डोंगर दिसतात, नदी दिसती, फोटोबिटो काढायला, मेडिटेशन. डला वगैरे असतात तिथं, असं शांत हाय आजूबाजून सुंदर सुंदर झाड आहेत. खूप छान, छान प्रकारची झाडं वगैरे लावलेली आहेत.
जाऊन यावं लागेल, मप्पा काव लागली एकदा.
हा जास्त लांबने सरळ सरळ है, तरी असं आत गडीत है ते सरळ सरळ जायचय. शेवटी, असं उजव्या हातालाच येते, हम्म.
आता एकदम असं निघायला, म्हणजे सकाळी पटकन लवकर निघालं, तर मग ते सगळं बघनं होतं.
हा, बघायचं काही नाही, एवढं फिरायचं. तर मेडिटेशनच तिथं शांत, आपलं माग नदी आहे. आणि आपले जेवण वगैरे करून पण येऊ शकतो, एवढं म्हणजे बघायसारखं नाही फक्त या नि असं निसर्गाात असं शांत बरं वाटत. हिल स्टेशन सारखे हाय बाकी, बाकी काही नाही तिथं देवाबिवाच नाही काय ते, हा हा, तुम्हाला ते म्हणजे डबा वगैरे घेऊन जाऊन, म आपण जेवण करू शकतो तसं
तिथं हॉटेल वगैरे नसेल ना?
हॉटेल बिटल काही नाही, तिथं सगळं आउटसाईड हाय, तिथं काहीच नाहीये आपण तशी गऊणे का आणायचं?
हा, हा
हे अलीकडे झालं, ते पुढं, पुढं आहे सरळ आहे, पुढं अजून त्याच्या त्या अर्धा रस्ता जावं लागतं, पण सरळ आहे असं आडवळणी नई, काही नाही, चांगला रस्ता पिना हम्म छान आहे आ ते ह्यांनी पण
होणी
ते ह्यांनी पण आहे ना तिकडं ते एक फार्म हाऊस घेतलेला आहे ना तो म्हणे ना मला
होणी
तुम्हा नंतर सांगते आहे घेतले एका त म्ह तुमच्या बायकां जायचं असेल तर तुम्हाला डिस्काउंट देऊ म्हहि तिथं खाणं पिंहायचं हा फार्म हाऊस सगळं आहे तिथ आम्ही गे आता एवढ्याच विचारलंच नाही मी विचारल त्यांना ते म्हज तुमच्या ग्रुपच असेल तर मग कमी घेऊ म्हणे.
सगळ्यांनी जायचं एक दिवशी सकाळी. काही सुट्टी देऊन द्यायची सगळ्या कामाला गरजे आणि जाऊन मजा करून यायची एक दिवस.
हा तिथं सगळं त्यांनी आतमध्ये किती चार एकर मध्ये केलंय म्हणतात बाई आता काय माहिती काय आम्ही ते ते अलीकडच आहे आपलं पारदेश्वरच्या पुढे आणि हे मी सांगते तेला पुढे सरळे अलीकडेच येते म्हणलं बघू मग काय आम्ही विचारलच नाही आमचं काही जायचं ठरलं नाही बसलो आम्ही
नाही हो कंटाळ येऊन जातो घरातलं काम म्ह रविवारी सुट्टी असली की देवस सोडत आणि आपलं, आपलं निगाव, जरा शांत राहतं म्हणून म्हटलं बायकामध्ये त्या सगळ्या, आमच्या ग्रुपच्या, मैत्रीण, मैत्रीण त्या तर मग मी म्हटलं, विचारते म्हटलं, मग सांगते, म्हणून म्हट लय यांना विचारावं काय चाललं?.
हम् आमच्या शेजरी काम चालू आहे ना ते घराच ते माणूस आलाय नवीन घर मालक थक ठक ठाकटूक वायरी बदलतोय अजून ते पाईपलाईन सगळे लिकेज होते त्याच काम चालू होत ते केलं दुरुस्त त्यांनी त्यात मेन घर मालक झाला होता हा
म्हणजे अजून घर मला कालीनी करायला
घरमालक येऊन जाऊन आहे ते काम चालू आहे ना त्यांना कलर द्यायचा त्यांनी वर ग्रिल लावलं स्टीलच अजून त्यांचं बा छोट पोरग आहे ना तो म्हणे उड्या मारल वयताक नको म्हणे इथून तिथं जायला नको पडाय विडायची भीती पण त्यांनी एक एक रील अजून दोन लाईन स्टीलचे ग्रिल पुरत वर वाढवली तिन् दोन्ही मजल्यावर
हो का
परत पापाच ते पाण्याच हे केलं लकेज होत त्याच बरोबर काम केले नव्हते ना मग ते केलं आता ते वायरिंग बदल ते वायरिंग पण बरोबर नाही जळून जाईल म्हणे सगळंच चेक
नाही कसं आतमधून आता हे कसं आहे भि ती पण ओल्या ओल्या होत्या घर बांधत नाही लोक चांगली.
त त्यानी कमी ह्याच्यात
हा ना मग त्याच्याने शॉर्स केट होतं आणि जळून जात आतमध्ये भिंतीत सुद्धा जळून जाता आणि मग ते लोड सगळा त्या फ्रीजवर पंख्यावर येतो.
हा मग त्यांनी आता ते सगळ खर्च करतात ते. मग आता कलर द्यायचंय त्यांना.
म आमच्या फ्रीजचं तसंच झालं होतं हो का.
हा मग बसले का ऐका बाहेर गप्पा मारत.
हा तेच मग आमच्या ही फ्रीज करमत नाही आता हो का.
ते ओरडणारं गेलं ना भूत.
त्यांना करू म्हणा ते ग त्याची आठवण करत बसत्यात.
किरकाळ मारत असेल जोर जोरात नाही पण त्यां ते प ते मुली पण खूपच हे होत्या हो बंड. इकडून तिकड तिकडून इकड नसत्या कलकल कलकल.
खूपच आहे. आणि अ ते आता आला होता तो दहा मिनिटा करता आला होता.
त शांता असेल ना.
आमचे गल्ली लई शांत झाली आता किर किर हे ते ना फक्त ते नाही बघ बघ बघ बघ.
लहान लहान मुल आता कोणीच नाही ना तेवढेच होते ना ते तुमच्या आजूबाजूला.
आप आमच्या गल्लीत खूप लहान भाडेकरांना सगळ्यांना दोन दोन दोन दोन लहान लहान बाळ येत. एक लहान एक मोठ.
पण ते तुमची शेजारी जास्त होती ना.
आता अजून झाले कल मग शेजारी आहे अजूनही बसत्यात ना. आता संध्याकाळी सहा भाजल्यावर बाघ कसा आवाज राहतो पोर खेळत राहत कोण सगळे गेले पोरी त्या पोरी बॅचलर पोरी होत्या त्या.
हो का.
त्यांना आधी सोडायला लावलं ना झाले ना आता दोन महिने
हो का मग त्यांनी सगंच नेलं का म काहीच नाही ईथ ठेवलं.
सगळच नेलं मग काय तिकथं राहायचंय म्हटल्यावर किथं काय करणार ठेवून. कपाट ते कुलर बिलर ते भंगारला दिलं.
हा.
आणि काय सामान दिलं घरला आणि गेले.
हो का.
पलक पलंग दिल लोक आता तो जुना कपाट गोदरेजचा तो दीला भंगारला चार चार पाच हजार असत. सगळं देऊन दीलं भंगार आणि तिथं घेणारे म्हणे नवीन म गेले ते हा हम्म.
तेच मी म्हटलं काजण काही नाही ते शेजारी तुमच्या कलकल कल शांत होऊन गेला असल आता कचरा नाही काही नाही काही नाही पाणी नाही. सांडण नाही काही नाही ओलावा नाही.
पोओल नुसत पाणी ते कूलरमध्ये पाऊसाळया उन्हाळ्यात टाकत बस
तुम्ही अशी भिंत घालून आम्हाला आमच्याकडे काही प्रॉब्लेम नको यायला म्हणा तुमचा तिकडचा सगळा.
तस घालता नाहीे येत खालदी खाली.
करून गेल तेवढ्या याच्यात